हॅलो. हॅलो.
आवाज येतोय का माझा?
हा येतो येतो माझा आवाज येतोय ना.
हो येतोय तुमचा पण.
हा काय चाललंय काय करताय?
काय नाही एकदम मजेत तुम्ही.
मी पण मजेत.
जे, काही नय जेवण झालं बस. बसली होती, तुमचा फोन आला आता गप्पा मारते.
हो आता मी पण तेच म्हटलं जेवण वगैरे झालंय, आता निवांत गप्पा माराव्यात.
हा हा हां, काय बाकी म्हणतात.
बाकी काय नाही तुमच्याकडच आता काय म्हणताय तुम्ही.
काय नाही एकदम मजेत, चालू असतं रुटीन सकाळचं उठलं का सकाळी पाच वाजता उठल का रात्री बारापर्यंत आपलं रुटीन चालूच असत.
हा म्हणजे काय दिवसभरात हो आता शाळा वगैरे चालू झाल्या असतील ना.
हो शाळा चालू झाल्या सकाळी मुलं एक जातो एक दुपारी जातो. दोघ सग, वेगवेगळ्या टाइम मध्ये जातात त्यामुळे दिवस त्यांच्या शाळे मध्येच जातो माझा जस मीच शाळा शिकते आता असं झालं.
आमच्या इथे पण त्याचे सकाळी पाच वाजता उठायचं डबे वगैरे करायचे. मुलांचे डबे वगैरे द्यायचे. मग तिथन पुढं आपला नाश्ता वगैरे तोपर्यंत त्यांची बस बरोबर आणि घ्यायला बस येती बरोबर. टाइम टू टाइम त्यामुळे बरोबर एक पाच मिनिटे आधी तिथ स्टॉप वर जाऊन था थांबायला लागतो नाहीतर म दोन मिनिटं मिनिटं उशीर झाला ना बस निघून जात मग परत जाऊन शाळेमध्ये डायरेक्ट सोडवून यायचं मुलांना असं असतं.
मग आणि ती उलट आपल्याच ना हे होतं एवढं जाजांनी परत सोडवायचं त्यामुळे थोड पाच मिनिटं आधी आवरून खाली नेलेलं पोरांना स्कूलच्या ये व्यान येते तिथं. ठीक हे.
हो, दुसरं काम येणा नंतर तर करता येतं मुलं शाळेत गेली ना नंतर करता येतं तश बाकीची कामं. पण त्यांना वेळेत सोडवणं ते महत्वाचं आहे. मग नंतर मग आपलं चालूच आहे मग आपली कामं उरकायची मग नंतर थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा आपलं थोडंसं अर्धा तास झोपायला मिळत, म पर संध्याकाळच रूटी टीन मुलं आली की परत त्यांच ते दप्तर वगैरे ठेवा. त्यांना कपडे द्या हे द्या परत त्यांना थोडाफार नाश्ता द्या.
चालूच असतो.
त, परत ट्युशनला नेऊन सोडवायचं ट्युशन वरून घेऊन यायचं. मग परत ते ट्युशन वरून आले की झालं मग रात्री जेवणाच टायमिंग जेवणे थोडास होम नाही मग थोडास होमवर्क घ्यायच त्यांचा. स्वयंपाक तर असतोच, होमवर्क घ्यायचा. जेवायचं, झोपून जायचं, दहा-साडे-दहाला परत ते आहे तेच रुटीन चालू आहे. तुमचं काय रुटीन?
माझ माझं हेच रुटीन, सकाळी उठायचं, मोठ्या मुलं आहे. त्याला सकाळी त्याच आवरून द्यायचं. त्या व्हॅन येते त्याला तिथे सोडून यायचं. घरी येऊन रोजचे काम आपले उरकायचे, लहान मुलाचे सकाळे ट्यूशन, त्याला ट्यूशन- मला सोडवायचं, मग परत जायचं, नंतर घ्यायला. त्याच स्कूलच आवरून द्यायचं, त्याचा टिफिन बनवायचा. परत मग मोठा मुलगा स्कूल मधन येतो, तोपर्यंत लहानाला सोडवायचं.
म्हणजे आपलं-आपला रोटीन हाय ते, आपल्याला आराम म्हणजे नाही ते अस, हे त्यांच्या मागे आपलं ठरलेलं आहे.
हो असच झालंय की नाही.
तसच झालंय, आता आपल्या स्वतःसाठी पण आपण पण एक काहीतरी अशी शाळा वगैरे बघायला पाहिजे त्यांच्याबरोबर.
आता आपणच शाळा शिकतोय असंच झालंय माहिते, आता मुलांचं बघा ना शाळेमध्ये शिकवणं कमी पण बाकीची ऍक्टिव्हटी जास्त ओ. प्रोजेक्ट देता, हे दिलं, ते दिलं, आज काही तर आज तुमच ग्रीन. ंडेच आहे, मग ग्रीन कलरचच द्या, हे. करून द्या, म्हणजे मुलांच शिक्षणापेक्षा ह ऍक्टिव्हिटी जास्त आहे ओ स्कूलमध्ये पण.
ह आणि तुमच्या इथे पण दोन डबे आहेत ना, एक ब्रेकफास्ट आणि एक लंच ना.
हो मग.
मग तुम्ही काय मेनू बनवून दता, डब्यामध्ये ब्रेक फास्ट ला काय देता, आणि लंच ला काय देता.
भाजी चपातीच लागते, एक तर याच्यामध्ये लंचमध्ये. आणि सकाळी मग, थोडस असं नाष्टायाला काही पण असलं तरी चालतं ना.
हो.
मग काहीतरी. समजा मी तर नाही का अस. उतप्पा वगैरे, असं एखादा करायचा, तो देऊन द्यायचा असं देतो.
हा म्हणजे ते ब्रेकफास्ट ला झालं, आणि ह्याला लंचला आपल्या पोळी भाजीच.
पोळी भाजीच कंपल्सरी आहे स्कूलमध्ये.
आणि असं काय असत ग, की आता संडेला आहे कि मग तुम्ही ग्रीन कलर. भाजी द्यायची, किंवा ग्रीन कलर ब्रेकफास्ट द्यायचा, असं काय आहे का.
त्यावेळेस मग ते खूपच होत तसच, आज काय रेड कलर मग रेड. करलचेच. काहीतरी वस्तू घेऊन या, परत मग रेड कलरचेच ड्रेस घाला. रेड कलर च काहीतरी खाण्याची वस्तू घेऊन या, असं होतं लहान नाही का त्यावेळेस, पण मग आता नाही आता आता कमी झालं, पण आता प्रोजेक्टच एवढे देतात, की आता ह्या प्रोजेक्ट करायचाय, आहे तो करायचाय. हम् मुलं काय फक्त घरी येऊन सांगणार आपल्याला, आपणच करत बसवायचं ते चिटकवत बसाायचं, काय-काय असतं ते.
आप त्यांची प्रोजेक्टची काम आपलं आपणच आर्धी करून देतो. नंतर ते थोडंफार काय असेल ते करत. त्यात, त्यांना जेवढं जमल तेवढंच करतात, बाकीच पूर्ण आपल्यालाच करून द्यायला लागतं ते.
हो असंच होऊन गेला होता काय करणार.
असे कसले प्रोजेक्ट देतात तुम च्या इथ, म्हणजे काय सोप्या असतात. कश्या अवघड वगैरे असतात.
लहानेत लहाण्याला कसं ते आपली. डाळींपासून नई का, काहीतरी नाही का, असं झाड बनवा. परत काय-काय करा. मोठ्याच कस सायन्सी असतात. तर मग त्याच्यामध्ये कुठलं पण एक सायन्सी प्रोजेक्ट ब बनवायच मग त्याच्याबद्दल माहिती गोळा करायची, ते कस केलंय कशाबद्दल केलेलंय ते सगळ सांगायच स्कूल मध्ये जाऊन, एक्झिबिशन मध्ये कसं लावतात. तसं त्यांच्या शाळेमध्ये सांगतात. करा. म्हणून.
हो आम्हाला पण इथे असच चार्ट बनवून द्यायचे. परत जे असे म्हणजे ते चित्र दिलेलं असत. त त्याच्यामध्ये पेपरचेे कलरचे छोटे-छोटे तुकडे करायचे, मग त्या फुलावर छोटे-छोटे ते तुकडे चिटकवायचे आणि आपल्या त्या डाळी वगैरे काय असतात ना. अ. ते असे नाही का, म्हणजे कडधान्य असे ते एका पिशवीमध्ये रॅप करायचे. ते द्यायचे, मग त्याची नावं द्यायची. त्याच्या चार्टला लावायचं ते स्टेपल करायचं. मग त्याची नावं द्यायची. की कुठल्या डाळीला काय म्हणतात. काय नाही असं द्यायचं ते. असे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात. ते आपल्याला डाळ भरा, साबुदाने भरा, त्याच्यामध्ये.
हा आपल्या वेळेस नव्हतं अस काही.
आपल्या वेळेस काही नव्हतं. असं प्रोजेक्ट द्या, हे द्या, अस काही नव्हतं आपल्या शाळेमध्ये नाही का.
हा शाळा कशा शाळा. सकाळी उठल कणी आपल्याला उत्सुकता पण खूप असायची आहों. किं आणि आपल्याला कि सकाळी लवकर उठायचाय, शाळेत जायचं, आपली-आपली तयारी आपणच करायची. आता मुलांची मागे किती लागावं लागतं.
आणि आपल्याला एकच डाबा असायचा, एकडाबा असायचा आपली पोळी भाजी काय देईल आई. ती घेऊन जायची. आणि आ आणि आत्ता मुलांना नाही-नाही आ. आम्हाला केकच घेऊन पाहिजे, आम्हाला पिझ्झाच पाहिजे, आम्हाला बर्गरच पाहिजे.
मुलांचे पण नाटके झाले, स्कूलवाल्यांची त्याच्यापेक्षा जास्त.
स्कूलवाले तर आणि कंपल्सरी त्यांना आहे स्कूलच. कि हा टिफिन मध्ये हे द्यायचं ते आज, टिफिन मध्ये आणि काही काय वेळेस तर सांगतात की हे, फ्रूट द्या, ते फ्रूट द्या, नाही का असं म्हणजे फ्रूट सांगतात. कि आठवड्यातून एक-दोन दिवस कि हे फ्रूट दिलेच पाहिजे डब्यामध्ये. असं सांगतात.
खरंच आहे ना. हम. किती लक्ष ठेवावं लागतंय मुलांकडे का ओ. म्हणजे आणि लहान मुलं असत त्यांच्याकड तर खूप डोळे एकदम तेल टाकूनच जस लक्ष द्याव लागतं, इथं काय आपल्या दुसरीकडे लक्ष दिलं. काहीतरी कारणामा करून तयारच असतो.
मुलं घरी येईपर्यंत जरा थोडं नाही काहीच.
खरच.
अजून काय मग काय चाललंय आता? मग आता परत आता संध्याकाळी टिफिनची तयारी असेल.
मग एक गेला आता दुपार-दुपारी, एक गेला ना त्याचा दिला टिफिन. मोठा आलाय आता घरी, त्याचं जेवण झालं आता, तो ट्युशनला जाणार थोड्या वेळाने.
हा, हा म्हणजे वेगवेगळे टाइम टायमिंग आहेत का दोघांचे पण.
हो एक मोठा सकाळी जातो. आणि एक ये ना दुपारी जातो लहाणा. मग दुपारी एक सकाळी सातला गेला, सात ते साडेबारा स्कूल आहे, पण मग व्हॅन लवकर येती सहा वाजून अठरा मि मिनिटांनी बाहेर येते. मग त्याला सोडवायला सकाळी सहा वाजता, तेला पाचलाच उठावं लागतं. त्याची झोप नाही होत, काही नाही, त्याला उठवता. पंधरा मिनिटं जातात, लाहाना दुपारी जातो साडे अकराला व्हॅन येत त्याची साडेस पाच ला घरी. येतो साडे सहाला सुटल्यावरती म्हनजे दिवस बर ट्युशन हम्म.
आमच्या इथे पण तसंच आहे दहा मिनिटं आधी व्हॅनला जायचं. आणि घ्यायला पण दहा मिनिटं आधी जायचं. आणि जे घरातले आहेत ना त्यांच्याकडेच ते मुलांना देतात जर दुसरं कोणी घ्यायला गेलं ना मुलांना देत नाही जे आपण जे त्यांना हा त्या बसवाल्यांना माहितीय की हा ही ईची आजी आहे. हा हे याचे आजोबा आहेत ही याची मम्मी याचे ह्याचे पप्पा आहेत. तरच ते मुलांकडे सोपवतात नाही तर देत नाहीत नाही कॉल करतात. मग त्याचा शाळेमध्ये जो हे आहे ना नंबर रजिस्टर तिथे कॉल करतात मम्मी पप्पा. पप्पाचा माझा कोणाचा नंबर की हे हे घ्यायला तर मुलांना द्यायचं का त्यांच्या सोबत विचारतात मग त्यांच्याकडे फोन वगैरे देऊन म्हणजे ते कन्फर्म करतात. तरच देतात नाही तर मग मुलांना घेऊन जातात परत ते शाळेमध्ये मग परत तिथे घ्यायला जायचं
बघा म्हणजे डबल
अनोळखी हा अनोळखी व्यक्ती इकडं मुलांना हे करत नाहीत देत नाहीत. ओळखीचे ज घ्यायला आले ना म्हणजे ते स्कूल आणि तिथं ते आयडी लागते. फल लागतो तरच देतात नाही देत नाही मुलांना तुमच्या इथे पण असचं आहे का?
जात नाही सोडत नाही असं आहे की नाही
हो नाही तसंच हवंय खरं ना आणि आजकाल तर म्हणजे तसं हवंय की मुलगा आपल्या आपल्या पे पेरेंटसकडे गेलेलाच योग्य नाहीत उद्या कोणी जाईला आणि आम्ही याला घ्यायला आलोय
हो माझा ओळखीचा आहे मामी हा बरोबर आहे ना?
बरं ठेवते.
मी करते आता तुम्हाला